आवाज य,
त की बोला जेवला काय?
नाही अजून तुम्ही,
आम्ही जेवलो.
हा हा काय केले जेवायला.
जेवायला केलय कि सांडग्या चमटी केलय.
हा हा,
भाकरी
हा, कांडगिरी चमट भाकरी बरोबर चांगल्या लागत्या
होय चांगलंत त्या
हम्,
तुम्ही काय केलंय जेवायला.
अ भाकरी केली आता बाद वाटलाय शिजायला.
हम्म.
आणि आमटी केले आज आंटी केल्यात
हम्म,
हम्म,
अंडि केल्या होय.
हो मुस्त असणे आमच्या लागतात
तुम्ही खात नाही ना
नाही मी खात.
हम्म हम्म,
त्यांना सोलून वगैरे देतात.
आज बाजार सिलक. बाजारात गेलता का नाही हा हा
बाजारातून जरा शेवग्याचंगा टोमॅटो कोतबीर आणिले
हम्म हम्म,
उद्या क क तर भाजी लागत नाही.
नाही उद्या कुठे जातय वड पूजाला
मंदिरासमोर तिथे
सिद्धराज मंदिर समोर
हा,
हा हा,
काय, काय, करायचं मग आता उद्या सणाला.
सणाला काय? मेहंदी वगैरे काढा क काढतान मेहंदी.
मेहंदी बघे ही वेळ मिळाल तर काढायची मग.
हम्म मेहंदी काढायची असते ह्या सणाला.
हा. आणि पोळ्या करायच्या का तुम्ही काय करता ना पुरणाच्या पाज चार
नाही, नाही, नाही पुरणाच्याचकी पुरणाच्या पोळ्या करते. काय नाही कोण खात नाही तेवढी डाळ घालायची थोडी.
हा पण पाळायलाच लागात सगळं.
होय करायलाच पाहिजे.
हम्म आता बेंदूर झाला कि एक महिन्या म्हटल्या पौर्णिमाला. बेंदुर येते आता पौर्णिमा हि आली की.
पौर्णिमा झाली की होय.
कर्नाटक बेंदूर असते ह
कर्नाटक के हा हा. आता त्यांच हाय वाटत की कर्नाटके.
होय कर्नाटके असतं यार
हा आज होता वाळ बहुतेक अठ्ठावीस तारीख आहे.
आज होता काय?
बहुतेक.
हम्म हम्म आज
हम्म मग काही साडी घेतलाय सणाला.
साडी नाही. हाय घरात त्यावरच ब्लाउज शिवून आणले नवीनच आहे.
हा हा.
मग प्रत्येक सणाला वेगळी साडी कुठून आणायची.
होय की.
महत्त्वाच्या सणला तेवढी घेतोय.
हम्म.
मग आता काय अ शेवट प पुढ नागपंचमी. आणि श्रावण श्रावण चालू झाला की. नागपंचमी, गौरी गणपती, असं लागोपाठ येत त्या मग रक्षाबंधनला मिळते. त्या श्रावण महिन्यात भावाकडून
होय पहिला नागपंचमी केवढ भारी वाट नाही बारका असताना झोपाळ. ते ना आता काय झोकाळात कोटं कोण बांधतच नाहीत.
अं हा किती छान वाटत तो.
वाटायचं.
होय.
तरी आपल म्हणजे पहिला तरी पण.
हा झोपाळा बांधलेला असायचा होळी. नंतर नंतर पद्धतच बंद झाली सगळी. हा आणि
हम्म.
त्या सणालाच म्हणजे मेहंदी म्हणा नवीन बांगड्या हा त्या बांगड्या पण मिळायच्या बघा. हा, लहान असताना त्या बांगड्या मिळत त्या रंगीत
रंगीत होय होय हळदी, कुंकू
आणि पिवळ्या मि
पिवळ्या मिक्स असायच्या, झोकाळा चढवायचा एकमेकाच्या इरशेवर,
हो एक कोणाचा वर जातय.
कोणाचा वर जातय.
रक्षाबंधनला तर कुठं दहा रुपये, वीस रुपये जास्त वाटायचं.
वाटायचं होय मग आमचा भाऊ तर आम्हाला पाच रुपये टाक टाकणार आणि त्यातला अडीच अडीच रुपये त्याला परत द्यायचे. तमना निम निम भारी वाटायचं सण ते आता काय नाही.
पण हाऊस वाटत
कमीच वाटत्यात. आता पैसे वाढल्यात, महागाई वाढल्या
आणि डिमांड पण वाढली होता लहान मुलांनाच कठ एक रुपये दोन रुपये चालत नाही.
नाही चाललं दहा रुपयया शिवाय लहान मुलं घेत नाहीत.
नाहीत. आणि परत नंतर मग दिवाळीच्या सनाला कस दिवाळीच्या सणाला फटाकड्या ते आउ आणायचं ती टिकल्या हम्म!
होय आणि लाल टोटा असायचं.
हा छोटे छोटे हा.
हा ते पण माती आपण नाही काढायचं, कोण तर मोठ काढून देणार हा प्रत्य प्रत्येकांना समान मोजून.
हा तुला दहा मला दहा आणि गरब एकच संप अर्ध्याध्या आणिळून
हा
अगरबत्याअ मात्र्या
परत मागायचे नाही अगरबत्ते.
पण देवायला कस ते पहाटे पण उठायचं नाही सगळेजण.
होय आता कोण उठत नाहीत पहा ते दिवाळीला निवांत उठतात बघा.
आणि किथे हऊस वाटायची पाटे उठटायचे नवीन कपडे आलेले घालायचे, आणि त्या अगरबर तेन फटाकड्या घेऊन जायचं.
होय आणि मोठ कोणत आणि संघ पाठी माग फटाकड्या लावताना.
आणि गप तर फटाकळा उडत होत कुठं बाटलीत घालून उडव, कुठे त्या पायपीत घालून उडव, दोन दोन दगडावर ठेवायची. पटाकडे आणि ते लागले का नाही आधी लांब जाऊन बघून यायचं, आणि हळूहळू जवळ जाऊन बघयचं आणि परत पळत लांब जायचं,
पळत लांबयच आणि ते दगडावर चिचून ते फट्याकडे अडवाय अ त्या एक वेगळ्या टिकल्या. फाट फट आवाज येत होता.
आणि त्या दगड फुटायची. खर त्या फटाकड्या मऊ झालेल्या, काही फुटायच्या नाहीत ह ह आणि त्यात अर्ध्या, अर्ध्या पण असायच्या
होय!
एकेकाला त्याला ते गोलच नसायचं, ते उडायचंच नाही.
त काय तेव्हा बंदूकतेन मिळत नव्हती, आता बंदूकतेन जास्त त आले.
अ त्यावेळी बंदूक माझ्या कुठ तर, हा ते प
पत्र्याची होय, बारकी पत्र्याचे आशा याचे परत त्याची रील मिळायची, फटाकड्याची त्या
हा त्यात घालून उडवायचं.
के
आणि संक्रांतीला तर, आख्या गावभर फिरायचं तिळगुळ वाटत.
तिळगुळू वाटायला, आमच्या इथं तर आईस्क्रीमची फॅक्टरी होती. क्रेझी आईसक्रीम मिळत नाहीत.
हा, हम
आणि मग लहान मुलं गेले का नाही तिथं तिळगुळ द्यायला, त्यांना एक, एक, आईसक्रीम ेम द्यायचे ते मग आम्ही डबल, डबल, हा डबल, डबल, फिरून जाणार आईस्क्रीम मिळते म्हणून त्याने आता येऊन गेलाय नाय, नाही आम्ही नव्हतो. बस अरेव तेच आणि आईस्क्रीम घेऊन आणि येणार, परत किराणा मलाच्या दुका दुकानात आणि जायच तिळगुळ द्यायला, का तर चॉकलेट मिळतय.
हा, हा आणि देत पण होती व सगळी
होय, देत पण होते.
आणि आम्ही तर जास्त तिळगुळ कोण देत, त्याला जास्त देणार, तिळगुळ म्हणजे चार म्हणजे जास्त होणार त्यांचं, आणि कमी देते त्याला दोनच देणार
दोनच द्यायचं
आणि मुठ भरून देत, त्याला चार तिळगुळ द्यायचं.
हम्म, पहिला ते कॉपी चॉकलेट मिळत होत ते माहित आहे का?
हा, कॉपी होय
कॉफी चॉकलेट, काळ्या कागदातला असायचं. ते त्याच्यासाठी, तर त्या किराणमालाच्या दुकानात किती वेळा जाणार आम्ही.
चॉकलेट साठी
चॉलेट आहेत ते
हम्, ह तिळगुळ द्यायला!
तिळगुळ द्यायला, ते चॉकलेट त्यानी वाटणार ते.
हम, हम
भारी होत पहिल्याच दिवस, आता काय नाही आता आत्ताची मुलं कायच दिवस एनजॉय करत नाही.
आणि ते अ ह्याच्या वेळेला बघा हला भोगी भोगी आदल्या दिवशी भोगीच्या आदल्या दिवशी पासून, अम् तीन दिवस सकाळी लवकर पोरी सगळ्या, हळदी, कुंकू लावायला प्रत्येकांच्या घरात
जायचं होय, सकाळी लवकर जायच्या
आणि भोगी दिवशी तेे भोगी कालवण, बाजरीची भाकरी, आणि त्यावर कांद्याची पात ठेऊन वाट वाटायला जायचं.
आता पण आपल्या इथं जातातच कोणकोण सकाळचं पण पहिल्यासारखं काय नाही तेवढं हम्म
अर्धी भाकरी वाटतात
हम्म
आधी एक एक भाकरी परत भरून येतो त्या बाका
नाही येत हो त्या आणि आता आणि कसं हिला देऊ का नको तिला देऊ का नको हि हि माझ्या संघ बोलतच नाही
हि ही सगळी मनात तेडा निर्माण झालाय
होय एकमेकांबद्दल गैरसमज झालं सगळ्यांचे तिला मी देणार नाही